हा आवाज येतोय काय?
हा यायलाय की.
हा.
जेवला की नाही?
होय, जेवलो की तुम्ही?
हम्म. जेऊनच पिकच्चर लागलाय पुष्पा.
अरे बाबो आता पुष्पा पिक्चर बघालयासा?
बघालोय म्हणजे पिक्चर बघायला आवडत नाही, लावलेलं असते कुठल्या चॅनल लागल- ते बघायचं, आपलं काय काम असतय.
म ते बघत बसायचं.
हम्म.
ह्. आणि काय मग?
काय नाही बघा, तुम्ही जेवणं तेन सगळं आवरल?
सगळं झालं बघा, तुमचं सगळं आवरलं काय, भांडी वगैरे सगळं?
भांडी काय नाय बा आता सकाळी.
म्हणजे दररोज जेवलेली भांडी सकाळीच घासतायसा?
नाही, लई नसलीत की नाही पटापटा इेतला तर हे करतोय खरं कंटाळा आला- काहीतरी जास्त काम असलं, तसं सकाळी भाजीबिजी जरी असली की, लसून तेन जास्त सोलायच असला की नाही- ह मी कसं सोलून फ्रीजला ठेवत नाही ना, लसून चांगलं नसं तब्येतीला म्हणून-
होय की हां.
मग ते लसूण सोलायचं, परत भाज्या सगळ्या नीट करायच्या, चिराचिरी करायचं असं काय- असल कणी भांडी राहतात मग सकाळी- तुम्ही रोज घासून झोपताय?
दररोज दररोज संध्याकाळच घास- तोयच आम्ही, आमचा कट्टा पण दोन वेळा धऊन होतोय, भांडी संध्याकाळची संध्याका- ळी म्हणजे, धुन सगळं मगच झोपतोय आम्ही.
चांगलं आहे बा सवय.
हम्म झोपतोय मगाशी आलेली की टून्नू.
हं. हं. हं. हं. तिला गमना झालेलं मग तशी कराल ती.
आलेली अं मी जेवण करत होतो-
हं. हं.
मग मला म्हणली मी जेवण करणार, मग म्हणत तुला भाजल नको तर नाही मग- टाकी काढून ठेवलेली बाजूला-
हा. हा.
अ म्हणलं आता तुझी उंची कशी पुरणार मी म्हटलं थांब- टाकीवर बसवतो त्या, त्या टाकीवर बसवलं- तिथनं म, तथ तरी पण हात पोहोचतच नव्हत आता टाकीेवरन- मग तरी पण म्हटलं तू इकडं शेंगदान म्हणजे, शेंग शेंगाणा हे करत ठेवले- भाजायला- म्हटलो, शेंगाच भाज, मी इकड माझं मी भाजी वगैरे फोडनी घालतो. हा, तर ठीक आहे म्हंटली, मग ते ह्याच शेंगाच तीच बघालती- आणि भाजी घातली मी फोडणी, मग सगळं झालं जेवण तेन- करून मग कट्टा धुताना मला मी धुतो मी साबण लावतो आणि मी घास तो ऑन करलती म पाणी होततो मी पाणी होतो. मी म्हणलो नकोत. भिजशील म्हटलं आधीच तू पावसातन भिजून जरा आल्यास म्हटलं कुठं भिजाल तीस अ त्या नाही मी कुठे भिजतो मला घामाला येतो. बज नाही मी
तिला घाबलं येते उन्हाळा अस दे पावसाळा अस दे. आता अभ्यास केले काय नाही झोक. आपल्या केवढी मोठी उशी घेऊन झोपल्या उशी एक तर देत नाही झोपाय तिला
हा.
आणि डब्बल केलं त्याला झोपल्या. कंटाळ्यालाय दुपारी झोपली नाही आज अभ्यास केली नाही.
दिवसभर आज खेळाल्या.
लई खेळल्या असती लई म्हणजे लय मला पण झोप दिली नाही एवढी झोप डोळ्यात आलेली माझी दुपारी जरा पण पुढू दिली नाही पोरगीन.
नाही.
म्हणज सारखं पाऊस कीस कीस कीस बारीक आहे का नाही. त्यां तिला कुठं जा. मिळ त्या मग चिडचिड चिडचिड करा लागल्या.
हा ते पण बाहेर खेळायची ना ती ते पण नाही.
ते पण आहे आम त्याच्यातन वरण आणलेला वरणा आता वरण कुठे मिळत नाही त्यां कुठून आणलेलं काय म्ह केवढा छान होता.
हो.
ल चांगलं झालत चवीला मस्त सकाळी वरणाच केलेला मी
हा हा हा.
मी वरण खातच नव्हत आधी मम्मीकड असताना
नाही.
आवडायचं नाही मला आणि आता ते हम् म्हणजे करतेलं बघून एकदा दुनदा खाल्ले की नाही. तब्यतीला चांगला असतोय म्हणून क खातोय.
खाताय का?
हिफाजात.
हा.
आधी जर असं हे करायचो दधोडका नको मला हे नको मला असं करायचं. तर जवळपासन ते कळते की नाही मला म्हणजे चांगलाय तब्येतला देन त्यावर सगळं वेलीला जे लागते कणी ते वेलवर्गीय सगळंच खाते.
होय काय.
हम.
होय की बर आहे ते
म्हणतात वेलवर्गीय खावा व चांगलं असत म्हणून
काय माहितीय आता तुम्ही सांगितल्यावर मला कळलं.
होय मी कॉलेजमध्ये होतो कणी त्यावेळी एक सर होते ते म्हणायचे. वेलवर्गीय सगळी फळ खावावी. वेलवर्गीय सगळं हे खायचं चांगलं असतं म्हणून
होय.
ते रानात शेतीतिन होती त्यामुळे त्यांना माहित आहे ना.
हा हा हा.
त्यांनी सांगायचे असं असं चांगलं असतंय म्हणून
खावा म्हण
हम्म आणि ते भोपळा नसतोय घाऱ्याचा भोपळा
हा हा
त्याची पण भाजी करून आणायची त्यांनी
होय काय?
तब्येतीला चांगलं असतंय म्हणून
होय की
हम्
ते आणायचेत काय?
हम्म सौरभ काय करायलाय.
सौरब काय नाही निवांत बसलाय
त्याचं काम निवांत असतय नाई
निवांत दिवसभर तो रिलॅक्स असतोय.
आपल्या आपल्या तंदरीत आपलं
हो एक एक नाही दोन नाही आप आपलं काम भलं घर भलं निवांत असतुय बघा. ब
कोण नाय कुणाचं विचार नाही कोणाचं टेन्शन नाही काही नाही.
होय ती आता मलाच म्हणात आसते. काय ग तू बाई एवढं किर किर करत्यास.
तू नाही तुमच्या घरात सगळी शांतच आहेत असं कोण ही नाही आहे एवढं
जरा कधी तर चिडचिड होत्याय की मग त्यावेेळेस ते म्हणतोय हो कवा तरी आता असं चिडचिड झाली ना तुला तर किती वेळा मी म्हणतोय काय किरकिर करतायसा मला म्हणतोय सारख किर किरकिर करत्यास
हम् तरी तुमच्यात कोण आहे एवढं तुमच्यात मम्मी पण तुमची नाहीय अशी चिडकीच आहे.
नाही नाही आणि असं म्हणजे जास्त असं कोण ओरडाओरडी पण करत नाही जास्त नाही आपापल्या कामात असत्यात सगळी आता ते फोन आता ते फोन आल्यापासन तर कोण कोणासग जास्त हेच नसते हा बाबा आपला फोन टी व्ही सगळी त्यातच असतात. त्यामुळे जास्त काय कोण वाडीचार लावत नाही किंवा बोलत नाही जास्त
हम्म भारी हाय काम
हम्म
मम्मी मम्मी सकाळी कितीला उठत्या ओ?
मम्मी सहा
केवढ्या लवकर मम्मीच आवरतंय.
होय सहा साडेसहा ला तर मम्मी आमची उठत्या
तिथनं उठून मग आ हा तुमचा गिजर आहे ना पाणी असतंय तयारचं
हा डायरेक्ट लाईट खटका मारला की झालं.
झालं काय टेन्शन नाही.
उलट आमची लाईट गेली कि आमची फजीती उडत्या
हम्म गिजर असलं कि नाही आंघोळ्या होतात पटाप पटापटा सगळ्यांच्या
होय मग खाली चौघं वरती वरती चौघं ती वर चौघं करतात आणि आम्ही खाली करतोय चौघं
हा नारायणी एक आहे कि आता
होय मग ती चौघजण वर करत्यात आम्ही चौघं खाली करतोय खरं लाय असं म्हणजे शक्यतो करून माझ्या वेळेस शक्यतो करून लाईट जात्या कारण मी लई लेट जरा लेट अंगोळ करतोय ना ही सगळी कसं कामाला जायचय म्हणून लवकर लवकर आठ नऊ या टाइम मध्ये करत्यात मी नऊ सव्वा नऊ ह्या टाइम मध्ये करते कवा तर लाईट जात्या
हम्म
सकाळी तसचं झालं कि लाईटचं गेली सकाळी आणि बसलो मी दहा वीस मिनटं चांगली
हं हं हं खरा अर्थ थंडी आहे तर थंडीमुळं पण जरा निवांत करायला बर वाटतंय
माझं मी उठतोयचं निवांत माझं निवांत कुठं होतंय मी उठतोयचं निवांत कितीला बघा साडे आठ आज तर उठलो सव पाव ने नऊ ला नऊ वाजलेलंच जरा कमी उठायला मग त्याच्या पुुढे आंगोळ मग त्यामुळे सौरभ कसा म्हंटला ए नाही बाई मी जाणार आहे कामाला म्हंटला बाई मला पहिला दे तू नंतर कर तिकडं आंगोळ तू घरात असतेस म्हणून त्याला पहिला दिले.
हम्म
हम्म मग तो केला मग त्याच्यानंतर मी केली शेवटी
ते खाली आमच्यात पण गिजर आहे त्यामुळे लय लवकर आवरतंय बाई त्यांचं पटापटा माझं हे पाणी तापवाय ठेवा हा मग एकेकाना प्रत्येकाना त्या आहेत त्यांना म्हणायचं ये बाई इकि कर ये इकि कर ये
हं हं हं
तासभर जातोय तिला आंगोळ घालण्यातच खरोखर आंगोळ घालायला तासभर जातोय मग
तरी आता शाळेला आता रडत नाही ना जात्या
नाही नाही. शाळेला काय रडत नाही अभ्यास पण करते सकाळी उठून लवकर.
हा आधी कशी रडायची ना छोटी होती जरा तेव्हा
हम्म. खरं वांडपणा लयं करत्या. ते पावसाच्या पाण्यामुळं गॅलरी तून घसरतंय ओ त्यामुळे ती सारखं खाली जात्या कि नाही भीती वाटत्या मला
होय की कुठंतरी पडली बिडली तर ते आणि होय की ताप
मग आधीच ते पाय घसरतंय ते पाणी साचून साचून आणि किती पाणी काढायचं किती जरी पाणी काढलं तरी किती जरी पुसलं तरी आणि पाणी साचायचं तसं साचतयचं ते तुमच्यासारखं पॅक नाही ना आमचं त्यामुळं
अहो आमच्यात तर कुठं आमच्यात पण पाणी येतंय
खरं एवढं तुमचं पूर्ण पायऱ्या, जिना एवढा वल्ला नसतोय ओ
पूर्ण पायऱ्या ओल्या होत्या तुम्हाला माहित नाही आमचं
तसं नाही हो आमच्यात कस तळ पाय असतात का नाही ते पाण्यात बुडत्यात असं चाप चाप चाप पाणी असं याय लागतंय आम्हाला
हा तिथं खाली काय
हं तस तुमचं नाही आमचं दार उघडलं का नाही असं पूर्ण तळ पाय पूर्ण पाण्यात जात्यात येवढं पाणी म्हणजे इथं पूर्ण साचतयं
अरे बाबा आमचं कसं वरती येते अरे आईच्या इथं आमच्या तिथं दरवाजाच्या इथं साचलेलं असतंय पाणी ते सगळं पाणी कसं पायरीवरनं खाली येत असतंय आणि मम्मीच्या इथलं पण पाणी सगळं आमच्या इथं दरवाजापाशी बाहेर जे पाणी साचलेलं असेल ना सगळं
थांबा हा कॉल करतो कॉल करतो
हां हां